हॅल हा कश येतय म्हटलं
हो ना
हो ना अच्छा अच्छा आत्ताच आपण बोललोत ना काय म्हटले आपण आता बोललोत ना पण हो हो हा मग तोच विषय कंटिन्यू करायचा की त्याच्यात परत खाण्याच्या व वेगळ्या वेगळ्या पद्धतींवर बोलायचं
एक मिनंट म
एक मिनिट मला तुमचा आवाजच येत नाही मला येतोय व्यवस्थित हॅलो हॅलो हॅलो हा मला येतोय आवाज
हा येतोय ना मला ना खूपच तुमचा आवाज बारीक येतोय आणि माझाच आवाज परत परत येतोय मला
मग तुमच्या फोन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण मला येतो व्यवस्थित. दिश
हम् ह
तर कारण आधी पण तुम्हाला तसच झालेलं ना? हो आधी पण तसाच येत होत आवाज ना म हा हा
एखादी
एकाादशीलावप बस असतो का तुमच्याक हो हो मग मी तर पंधरावड्याची पण एखकादशी करतोय हो हो हो हा महिन्यातून दोन येत असतात ना ते एकादशी. पंढरपूरला गेले की नाही कधी? हा गेलेली आहे अजून पण खूप वर्ष असं नाही असं दर्शनाला वगैरे कुठे.. हा मग तेच ना पंढरपूलाच दर्शना गेलेली आहे. आता खूप वर्ष झाली. तर बघू तर परत कधी जाणं होतय ते. हो हो मग काय. बाहेर गेल्यावर तिकडे छान वाटत आषाढीला वारीच. खूप छान वाटतं दिंड्या वगैरे दिंडी मस्तपैकी सगळे रस्त्याने वारेकरी म्हणजे ते जाताना दिसत. बैलां, तुळशी, पाल्या वगैरे ते छाछ असतात. तो माणसांच्या गड्यामध्ये खूप छान अभंग वगैरे काही काही म्हणत. हो म्हणत ना आणि त्यांची कॅपसिटी बघ किती लांब लांब वरुन पाय तड येतात तरी ते पोहोचतात तिथं त्या वेळामध्ये आणि वेळामध्ये पण. खरच आहे त्यांचं ते आधीपासून किती आणि परत शेतातले कष्ट कष्टाची कामं करून मग तिकडे निघतात ते अजून.
हो.
असं नाही की चल मला काही काम नाहीे म्हणून मी जातोय असं नाहीये. बसल्या बसल्या काही न चुकता वारी करता दरवर्षी काही अडी अडचण यो करता म्हणजे करता होय खूप खूप वर्ष झाली म्हणजे जे बऱ्याच परमेश्वर त्यांना बोलून घेत. नाही करणाऱ्यांच तर ते बाबा महाराज करांच तर होत की त्यांनी जन्मला तेव्हा पाासून म्हणजे त्यांनी सांगितलेलं एक हेच ऐकलेलं त्यांचं मी इंटरव्ह्यू मध्ये किंवा कशामध्ये तरी तर आईच्या पोटात होतो तेव्हापासून आणि ते गेले तेव्हा पर्यंत वारी करत होते ते. म्हणजे. कशी माणसं असतील अरे बापरे परं हा परंपरा म्हणजे त्या त्यांची आई करत होती ते झाले जन्माला आले तेव्हा पासुन हा म्हणजे ते म्हटलं मी आईच्या पोटात होतो तेव्हा पहिली वारी झाली माझी आणि आणि तेव्हापासून केल्या वाऱ्या कधीच चुकली नाही हो ना म्हणजे त्यांची वारी कधीच चुकली नाही शेवट पर्यंत म्हणजे करणारे खूप अस खूप मनापासून करतात. हा करतात आणि हो येतात येतात खरंच आहे. आणि देव पण करून घेत मग त्याला करायचं महाराष्ट्राचं म्हणजे एक वेगळंच होय म्हणजे सगळ्या जगात. कुठच नाही तसं म्हणजे शिस्त आपली आपलीच कोणाची शिक. सिक्युरिटी नाही कोणाच काही नाही आपलं निघायचं.
काहीच नाही आणि वेगवेगळ्या हच्यातून येतात. जिल्ह्यातून म्हणा कशातून येना आणि तिथे पोहोचतात सगळे वारकिरी
होय ऊन पाऊस रस्ते कसलेही खाडयात का का आता बाहेर म्हणजे बाहेरच्या देशातही माहिती होते ना बाहेरच्या देशातले लोकही वारी करायला येतात येतात ते आता हल्ली सोशल मीडिया मुळे थोडस अस वेगळं म्हणजे हा.. आहो महाराष्ट्रात एवढे मंदिर आहे तेवढे बाहेरच्या देेशात कुठेच मंदिर नाहीये.. नाहीये आपली श्रद्धा अ जिस म्हणजे पण खरंच म्हणजे जसं भारतात आहे तसं कुठच नाही आहे कुठलीच गोष्ट म्हणजे हो आप मा असं म्हणा सगळी या प्रकार सगळ्या पद्धतीची म्हणजे सगळ्या हम्म बोलीभाषा ज्या आहेत खूप आपल्या इकडे कशी किंवा भरपूर वेश भुषा राहण आणि सण तेव्हार वगैरे पण तसच आहे ना अहो भरपूर ये भरपूर सगळ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतींचे सण सगळ्यांच्याकडे. हा तेच ना जे जे म्हणजे असेल तस तसं त्यांचं प्रत्येकाचं आपलं आपलं थोडं थोडं वेगळं म्हणजे सगळ्या जाती जमाती लोक भारतात सगळं हे आहे वास्तव्य कि कुठल्याला नाही नाव ठे हे म्हणजे शिकण्यासारखं आपल्याला काही नवीन नवीन शिकायचं असलं वेगळ ह्याच तर माहिती होते.. त्यांच्यात कसं करतात आपल्यात कसं करतात.. काय साड्या आता नऊवारी साडी महाराष्ट्रात असते तर आमचं घागरा ओडणी असते तुमच्याकडे अजून काही वेग हो काही ना काही असते प्रत्येकाचं कपड्या वेगवेगळ असत पणजे त्याच्या त्याच्या त्याच्या याच असतं त्यांना तेच छान वाटतं.. हम्म पद्धती वेगळ्या खाण्यापिण्याच्या बोलण्याच्या भाषा सगळ्या गोष्टी किती वेगळ्या
हो..
हो..
बरोबर..
तुमच्याकडे अजून काय काय करतात मग वेगळं
आमच्याकडे आता आषाढी एखकादशी येईल तेव्हा उपवास होईल पुन्हा परत गोकुळ अष्टमी बारा वाजता अं श्रीकृष्णाच्या जन्माच ते करतो. म्हणजे एक चालू झालं.
आणि हे सगळं. मग झालं श्रावण सोमवारचे उपास येतील आता पुर् श्रवणा आमच्याकडे पण. ् चालूच होऊन जात सण वगैरे सण वगैरे सुरू. ह चार महिने कशी जातात कळत नाही शनवार. गणपती सगळं होईपर्यंत सगळं आता. एका मागे एक एका मागे एक सुरूच चालू. संक्रांती नंतर थोडस. हे बघ गॅप असतो तेव्हा काही जास्त नसत.. संक्रांती नंतर काय, आपली होळी येते. येते ना ओ, होळी झाली की मग काय एवढं, मग हळू-हळू थोडं पावसाळा, उन्हाळा, थोडस थांबलं की, परत सुरू हा तेच हो ह्या वर्षी अधिक महि असल्यामुळे सगळे सण वगैरे. लांब हो लांबले एक महिना्यावर लांबले बरोबर आहे. कारण तो आधि ह एक महिना भर लांबले, नाही तर आता तशी होऊन गेलेलं असतं, आपल्या एकादशी वगैरे. हो हो, वाढल एक, ज्येष्ठ अधिक ज्येष्ठ होता ना यावेेळेस. त्याच्यामुळे पुढे आषाढ, यायला वेळ लागला. तर आहे, हो हो, बरोबरे. तुमच्याकडे काय करता, अधिक महिन्यातल्या दानधर्म केलेलं खूप म्हणजे, पुण्य मिळतं आपल्याला पण. हो सगळ्या गोष्टी, देव, हम्म. ह्या वर्षी शीमाला जायला मिळालं, पुरुषोत्तमपुरी आहे ना, माझल गाव. बीड जिल्ह्यात, माजलगाव तालुक्यामध्ये, तर अ, पूर्ण जगात, पुरुषोत्तम देवाचं एकच मंदिर आहे म्हणतात. हो कुठे आलं ते. अ बीड जिल्ह्याते, माजल गाव जवळ, माझल म्हणजे मूर्तीय का ती त्यांची तशी भगवतांची. भगवंताची काळ्या पाषाणाची मूर्तीये. तर अ पुरुषोत्तम, हा पुरुषोत्तम मास. अधिक मास, पुरुषोत्तम अस असेल ते. त्याला म्हणजे त्या मासाला पण त्याला पण जात असतील ना लोक, देवदर्शन- ह, खूप गर्दी असते अधिक महिन्यात तिथे. फक्त अधिक महिन्यातच की, इतर वेळेस इतर वेळेस बहुतेक जात असतील, मला कामच नाही त पडलं कधी जायचं. तर आता, मंदिर परत, पूर्ण त त्याच हे करायले, बांधणी, पूर्ण चालूये, परत दगड वगैरे माती ते जुने जे असतात ते, कातळ्यासारखी, काळी दगड मोठी मोठी, ह तसली आले. पण मी ऐकून होते, खूप जातात, खूप जातात, मला या वर्षी फक्त फिरायला जायला मिळालेल, ह, सोबत होत नाही मी म्हटलं अधिक महिन्यातच, काही- काही, मंदिरांच कस असतं, सहा महिन्याून, वर्षातून, उ घडतात ते, तस मला काय वाटलं, हे आता तीन वर्षातून, मंदिर उघडत का?
त्या निमित्त एक महि
ते मला नाही माहितीये, मला फक्त मा, मी आहे तिकडशीच पण कधीच कामच नव्हत, ऐकून असेल तुम्ही फक्त, मी ऐकूनय फक्त. आता सगळे म्हणजे आमच्या, गेल ते भाची वैगेरे, एक त माहिती झालं ना आता. तुम्हाला माहिती होत, आता मलाही माहिती झालं, की म्हणजे मंदिर आहे बा असं. हा, म्हणजे पूर्ण जगात एक आहे, म्हणतात असं, भारतात. पूर्ण, पुरुषोत्तम चा मंदिर, असं विष्णू विष्णू मंदिर खूप असतात कृष्ण असतात वगैरे खूप आहेत ना. हो, ते तर असतच असत मंदिर. पुरुषोत्तम भगवानाचं, एकच मंदिर आहे, हम्म. अच्छा तेच. तेर ह्या वेळेस, मला मिळालेलं, जायला तिकडे. हो का, हा दर्शनाला गेलेले आमच्या तिकडून सगळे, तर ते चला म्हणून गेले होते असं, तर मला ते दर्शन झालं या वर्षी. इतकंच जास्तीची माहिती हा तर जास्तीची नाही माहिती. हम्म हम् हम् तेवढंखाल झाले दहा मिनिटं. झालेत का? हो. करू का? नाही अजून दोन तीन मिनिट बाकी वाटत, नाही, दहा मिनिटं होऊन सू सतरा आठरा वीस सेकंद झाले मला काय दिसत नाही माझ्या या्याच्यात म्हणून म्हटलं. नाही नाही झाले झाले दहा मिनिटाच्या वर झाले ओके ओके चालेल बाय मग हां बाय.
हो.